हॅलो हा हा यालागलाय बोला की
तेच तुमला मगाशी कॉल केलेला ते कट झाला
कट व्हायल रेंज नाही वाट हा तेच
अ ह
का आवरलं नाही अजून आत्ता जेवायचं
हा हा हा आम्ही पण जेवलो आत्ताच जेवलो म्हंटलं बघू तुम्हाला फोन करून भरपूर दिवस झाले
हा हा काय चाललंय आणि
काय नाही चाललंय आता उन्हाळ्याच्या सुट्टया हायत अजून तुमचा तुम्ही गेला ति की नाही गावी जाऊन आला होय झाली सुट्टी ते
झाली सुट्टी प
हम्म हम्म हम्म
काय करायलाय? काय आता बाहेरच केस, काय नाही आता, आवरायचं, चालूच आहे सुट्टी म बाहेर कुठे फिरायला वगैरे गेला नाहित काय?
सुट्टीला गेलो होतो आम्ही बाहेर
हा हा
हम् ज्योतिबाला गेल होतो.
हा हा ते मे महिन्यात सुट्टीत सगळे आपल करून येतात फिरायला जात्यात एक वर्षभर थांबाय पाहिजे म परत आणि जाया लागतय सगळ्यांसाठी
तेच की मग त सगळे आले की कस कुठतरी फिरायला जायला तय एकट असल की ते नाही
नाही जमत नाही सगळे असले जमतेय हम्म
होय
तुम्ही गेलता की नाही कुठं? फिरायला
आम्ही गेलो होतो की गो क ना मुर्डेश्वरला गेलो होतो
हां हां हां कोकणात
कोकणा तिकळं होय कर्नाटकात तिकळं फिरून होय फॅमिली ट्रिप काढली होती.
हां हां हां वर्षात ना एकदा पाहिजे की फॅमिली ट्रिप पोरास्नी पंधरा चेंज
हां ते आता सुट्टया लागल्या की सगळे इकडे तिकडे जातात त्याच्या आधी जाऊन यायचं हां
पोरांना पण बाहेर जरा फिरायला न्यायला पाहिजे घरी कंटाळतात ना शाळा आहेत
होय आत्ता शाळा चालू होणार
परत त्यासनी काय कुट
नाही शनिवार रविवारच कि आपला रविवार गुला ते बागेत वगैरे गेलं तर नाही तर म नाही
आणि अभ्यास वगैरे असते त्यामुळं एवढं होतच नाही बाहेर जाणं, अशा सुट्टी सुट्ट्या जास्त दिवसाचे हां जास्त दिवसाचे सुट्या त्यासनी ते चालतंय कुठं तर जायला
होय पावसात कसं जमत नाही ना
होय पाऊस असला कि म मुलं आजारी पडत्यात मग बाहेर जाय चान्सच भेटत नाही हां आंबे वगैरे खाल्ले की नाही सुट्टीत कारण आम्ही पण खाल्ले
भरपूर सिझन आहे आंब्यांचा
हाये पण थोडा थोडे किडके आंबेच असतात जास्त करून
खात नाही
तसच झालंय आता आंबे आहेत भरपूर पण ते चांगलेच नाही सगळे असे होय ते रानमेवा होय आमचा अजून करवंद खाय जायचं राहिलाय जायचं आहे.
जायचंय का आम्ही पण घेतलेली ती परवा दारावर आल्यावर
आता गावात आम्ही हाय पण आम्हाला जावेना आता बाहेर गेले की उत्यात घेऊन ग विकत घेऊन खातात लोकं
हातात होय तेच की शहरात वगैरे कुठं गा बाहेर
आता आम्ही ज्योतिबाला गेलतो तिथं आम्ही दोनशे रुपयाची विकत घेतली करवंद सगळ्यांनी आता इथ घरा गावाच्याच जवळ, गावाच्या जवळ हा आता
ते काय नस
हूं जायचं जायचं म्हणाय लागलंत पण ते जाय जायला काय तिथ मुहूर्त लाग ते काय माहिती हो आणि नाही तर संध्याकाळी हम्म आणि पोरा इथे पोर्यांचं कुठ आवरते रड गाणं चालू अस
चालूच असते त्यांच एकाला पाहिजे की तेच ते तेच दुसऱ्याला पाहिजे त्यांच काय संपत नाही हे मला पाहिजे ते मला पाहिजे
भांडण चालूच असतय त्यांचं ते म त्या ते गेलो की ती पण येणार सोबत एवढा लांब न्यायचं म्हणजे चालत नाहीत व्यवस्थित हम् म रडत बसत्यात
बसतात काय चाललंय आता काय गावा कनी जांभळ वगैरे
आहेत कि करवंद आहेत, जांभळ आहेत, आंबे, फनस आहेत अजून आहेत बऱ्यापैकी आंबे अजून आहेत फनस पण अजून आहेत भरपूर आहेत.
दोन हजार, तीन हजार पेट्टी होती. आता त्या आंब्याना विचारणा झालय
आता सगळीकडं आलेत ना मार्केटमध्येध्ये प सुरुवातीला आले कि कसं जास्तच रेट असतोय. त्यांचा आता सगळीकडे मिळतात त्यामुळं कमी होत जाते, त्यांचा दर हम्म आणि गावात ना आंबे त्यात म्हणतात खरं गावातल्या पेक्षा शहरात जास्त मिळत्यात आंबे
त्या शेवटच्या आठवड्यात वगैरे असं पिकायला चालू होत
हो आता आमच्या इकड पण पिकायला लागलेत पण काय झालय सगळ्या आंब्यांना ते कीड का पाड असल्यासारखा आहे त्यामुळे ते एवढं हे
झाल अस
हम्म त्यामुळं आंबे आतून खराब आहेत आतून खराब आहेत कुठ तरी चांगला असतो नाही तर खराबच आहेत. आता आमच्या इथं आहेत परड्यामध्ये आंब पण ते पण तसच आहेत सगळं काय त्याला आतून सगळं ते
किड नाही सगळीकडेच असं झालंय आता आपण विकत जरी आणलं तरी एक दोन असं निघतात एक चार दिवस ठेवलं की खराब अस
हा मग ते तसं व्हायला लागलंय मग माणसं बस्त्यात आस लावून आंब्यांची चांगलं मिळतील आता आपलं हाय म्हणून पण ते काय नाही तर ते निसर्गाच चक्रब
होय आणि ते पावसा एकदा पाऊस पडला की ते हेच होतय किड कीडच लागत्या नंतर मग हेच होते खा तग् नाही ममध्ये
कोण खात नाहीत मग ते असच पडून किडून जातात
होय नंतर मग पन्नास रुपये शंभर रुपये असतात स्वस्त एकदम हा तेव्हा कोण घेत नाहीत?
आता ते फनस पण असतात पण आमच्या इथलं फनस आहेत ते पाऊस चालू व्हायला पिक
पिकतात ते पोट बिघडते म्हणून खात नाहीत म्हण आत्ता जात्यात खराब होऊन जातय मग ते आता उन्हाळ्याच
हा पण पावसा्यात पण कोण जास्त खा पोट बिघडते त्या फनसांनमुळे
फणसान होय ते उन्हाळ्याच जरा छान लागतात जरा पिकलेलं वगैरे हा
पण एक एक त्याला लेट पाड असतोय ते पाऊस चालु व्हायला कुठतरी पी काल सुरू होते मग ते पावसामुळे पण त्याचा गोडपणा निघून जातोय त्यामुळे ते पानचट लागत्यात
आता काय ह्याच्यापर्यंत राहते काय नाही काय आंबे वगैरे वटपोरनिमे र्यंत शेवटच आहे ना?
हा हा होय
काय माहितीय सगळं
फणस वगैरे असतील आंबे पण म्हणजे असतील वाटते मला कारण आता शेवट शेवटला झा आंबे पण शेवट शेवटच आलेत ह्या महिन्यात
हा!
एवढं नव्हते सुरुवातीला मे च्या आंबे
होय आत्ता चालू झालंय येक दोन आठवडे झाले चालू झालय
हम्म!
आधी न्हवते
तेच कि म राहतील ओट पौर्णिमेपर्यंत आता मार्केटमध्ये बारमाइ बेतात
होय ते असत्यातच कि तिथूनच आणायचे मग काय करायचे?
होय जांभळ असत्यात आणि काय फणस पण अस
फणस पण होय, बाहेर मिळतय आता सगळं हूं
फणस आंबे असत्यात काय नाय म्हणलं तुम्हालाच कॉल करूया, भरपूर दिवस झालं करायलाच नाही वेळच नाही भेटायला हूं बाकी काय चाललय? निवांत
हे काय आवरायचच की चाललय घरातल
हा हा हा
पोरांच्या पाठीमागण दिवस जातय सग
होय. त्यांच्यातच दिवस जातोय, सकाळ होती संध्या होती कधी समजतच नाय.
पूर वाढल्या
हा आता ते काय माहिती हवामान खात्यान पण सागिंतलय, भरपूर म्हणजे ऊन वाढले म्हणून मुलांच्या शाळेंची तारीख पण पुढं ढकलतील असं वाटतय.
होय, आता उन्हाळाच एवढा वाढलाय आता एक आठ दिवस तरी बाहेर पडू नका म्हणून सांगितलय ना लहान मुलांची काळजी घ्यायला
हा ते भरप पूर म्हणजे ऊन वाढलय, आता परत आता पावसाचा दिवस चालू झाल्यात परत ऊन यालय काय ऋतू सगळ बदलल्यात
यंदा पाऊस पण भरपूर नाहीये, गावाकने वगैरे णि वगैरे केल्या, खर पाऊसच नाही
होय होय टोकनी वगैरे केल्या
आता पाऊस कधी लागेल तेव्हा, आता जून मध्ये जूनच्या अअ पहिला ठवड्यानंतर पाऊस चालू होईल तोपर्यंत ते पेरलेल पक्ष्यांनी ठेवलं तर बरं, नाही तर सगळं उकरून खाल्लं की परत मग टोकन निग करायला लागणार
गेल्या वर्षी कसा पाऊस होता जास्त म्हणून मान त्यानंचं तेव्हा पण शेती झाली, यंदा आधीच करून ठेवले तर पाऊस नाही.
होय मग ते समजत नाही हो म्हणजे लागणार आहे? काय नाही लागणार आहे?
होय, ते कळत नाही काय
म शेतकऱ्यांच अवघड होतय ना
हूं
जास्त पाऊस लागला, तर करता येत नाही.
तरी पण नुकसान आणि नाही लागला तरी सुद्धा नुकसानच
होय त्येनंच ते त्या त्या ह्येला पाऊस लागायला पाहिजे तर बरोबर पिक क येत्यात, नाही त म त्यांच नुकसान
नुकसानच ते आता ते भात वैगरे सगळ खराबच होऊन जाते काय पाऊस नाही त्याच्यामुळ
चालेल मग मी तुम्हाला करते परत फोन म्हटलं
बरं बर आले
काय हॅलो हा चालेल म्हंटलं परत करते तुम्हाला पण हा हा बाकी काय चाललंय अजून